हा, नमस्कार, काय काय काय चाललय? आं.
काय जनरली आपलं बसलोय.
काय चालू आहे काय सध्या काय चालू आहे?
सध्या व्यवसायाचं काम चालू आहे.
हा हा हा.
मग त्यामध्ये बऱ्याच गोष टीच आपण हे करतोय, ट्रेडिंग करतोय.
हम्म हम्, कशा कशा कशा बद्दलचय.
त्याच्यामध्ये बघा तुमचं, हायजेनिक मध्ये आहे. ऑइलस आहे, ऑइल्स आहेत बऱ्यापैकी.
हम् हम, ते पण छान आहे कि मग. व्यवसाय चालू आहे मग जोरात जोरात चालू आहे मग.
हो हो मार्केटला आता कसं आहे. अ जसं डिमांड असेल त्या पद्धतीने सप्लाय करायचं. असंया, तुमचं काय चाललंय?
आमचं पण चाललंयच की काहीतरी शेती आणि एक गिफ्ट गॅलरीचं दुकान आहे.
बरं बरं बरं बर. आता हिकडचं जे इकडचं जे ट्रेडिंगमध्ये आहे ते मोठ्या बल्कमध्ये कानाय. आता वेगवेगळ्या प्रकारे कनाय, इकड तुमच्या इकड ही आता लोक बऱ्यापैकी की ह्या गोष्टी कराय लागल्यात ऑइलच्या, पाहिल तर हायजेनिक ता वगैरे अस हाय, मग आता तुम्ही ते नव्या नवं काय सुरू केलंय आणि म्हणे परवा.
होय म तेच कि ते, तर असं गिफ्ट गॅलरीच चालू केलंय.
हो हो हो ते कळलं समजलं आम्हाला.
गिफ्ट गॅलरी चालू केलय.
ते ते त्याच्यात त्या तुमच्याकडं अ हे ते ते गिफ्ट गॅलरीमध्ये असतय, त ते छोट्या मुलांशी जे छोटी छोटी ते बाईक्स असतात कानाय.
हम् हम् हम.
बाईक्स वो ते. चार्जिंग वरच्या बाईक्स, तर त्या का त्या त्यामध्ये काय काय येतय त्या बाईक्समध्ये
त्यामध्ये मोठ्या असं म्हणजे आता कसं आहे त्यामध्ये असं लहान मुलं बसून ते चालवू सुद्धा शकतायत. त्यामध्ये ट्रक आहे, हो हो हो. ट्रेकय ारयासं बदून म दंडलाप मध्ये हे होतय ते छान एकदम नवीन चांगल्या य ते प्रॉडक्ट आता
म ते टिकाव एक आपण मुळात
टिककाऊ टिकाऊ आहे हे व येते हम् मेंटेनन्स काय नाही मेंटेनन्स फक्त बॅटरी बॅटरीचाच फक्त बॅटरी चार्जिंग व्यवस्थित करोन नाही केलं तर ते ओकेमध्ये चालतं आहे त्या काही प्रॉब्लेम येत नाही
साधारणतः बॅटरी बॅकअप किती असतोय त्याचा
त्याचा बॅटरी बॅकअप जवळ जवळ तसंच तुम्ही जर चालवली असेल तर ज एक दोन अडीच तास चालते का कंटिन्यू रनिंग केलं हो त्या बॅटरीचं तर म्हणजे त्या गाडीचं ह
त्याला ते लाईफ काय असती का त्याची म्हणजे किती वर्ष चालतं काय असं
तसंच वॉरंटी गॅरंटी काही येत नाही त्याला
नाहीेत म्हणजे त्याला म्हणजे अ ज्यावेळी ते खराब होईल त्यावेळी ते फक्त नवीन घालायचं त्याला युजन हो मग काय रेट मग काय रेंजमध्ये मिळते तर ते सगळ्या गोष्टी
तसे आता गाड्या वगैरे ते घ्यायच्या म्हटले तर दोन अडीच हजार पासून पुोढा येत्या
आणि शेवट किवढ्यापर्यंत आहेत त्या
शेवट घेईल तसं आहे तिथं चार पाच पर्यंत आहेत पाच साडेपाच सहा पर्यंत होया
आता ते त्यातले ते जे बारकीचे ह्या वस्तू असत का नाही तुमच्याकडच्या काय मग त्याच्यामध्ये तुमचं अ एकदम म्हणजे काय म्हणजे ते केवढ्यापासून केेवढ्यापर्यंत येत त्या वस्तू
आमच्याकडे तर सर नव्याण्णव पासून सगळं पुढं स्टार्ट आहे
बर
नव्याणवच्या आत काही भेटत नाही नव्याण्णव पासून सगळे पुढे रातो
पुढ आहेत त्याच्या
हम्म न व्यान
मग टोटल प्रोडक्टचे रेंज काय टोटल प्रोडक्टचे तुमच्याकडे रेंज काय आहे
टोटल प्रॉडक्ट अरेंज भरपूर आहेत आमच्याकडं
तरी
जवळजवळ पाचशे सहाशे आहेत.
पाचशे सहाशे मग त्याच्यात मग कुठल्या तुमच्या आता आर्ट गॅलरी वाले बी असतं
सगळं सगळं सगळं सगळ सगळं सगळं टोटली सगळे हे येत आणि तुमच्याकडं तुमच्याकडें काय काय मग ऑइलचं वगैरे कसं
आमच्याकडं कसं आहे माहिती आहे का ऑइलचं ट्रेडिंग आहे ऑइलमध्ये कसं आहे. टू व्हीलर फोर व्हीलर असं आमच्याकडे मग त्यामध्ये आम्ही होलसेल सेल करत असतोय आणि रिटेलला ते सप्लाय करत असतते आणि रिटेल यू एड युजरला देत असते होय
मग होलसेलच सगळं होलसेलच सगळं आहे
हो होलसेलमध्ये रिटेलमध्ये नाही करत आपण आपण ते दुकानदार दुकानवाल्यांना जे मेकनिकल आहेत त्यांना आपण
गॅरेजला वगैरे असंंच एक टू व्हीलरच जास्त जातेय का फोर व्हीलर जास्त जातय.
आता जास्त ती तसं प्रमाण बघितलं तर सगळ्यात जास्त टू व्हीलरसच जातं तिकडं.
हम्म.
कारण ते कअ अ अ अ अ अ अ अ टू व्हीलर जास्ती आहेत ना इकडं.
टू व्हीलर तर जास्त हा हा.
आणि त्यात काय फोर व्हीलरच बी जातात. पण फोर व्हीलरचं कसं ते दहा हजार किलोमीटर नंतर होत ना सगळे. हा रनिंग दहा हजार किलोमीटरां आणि टू व्हिलरचे जे आहे ते साधारणतः एक चार पाच हजारपासून आतच होत ते साधारण ते कॅन असतंय ते
हम्म मग तुम्ही ते डायरेक्ट कंपनीशी हे आहे का कसं हे करताय तुम्ही
नाही आता काय झालं कंपनी कडून आम्हाला येत. आम्ही काय करतो अ डीलरला देतो डीललर देतात रिटेलरला. दुकानदारांना आणि त्या त्याच्यामध्ये कसं असतं की ट्रेडिंग टाईप असतं तर म्हणजे नंबर ऑफ स ऑर्डर घ्यायच्या जाऊन.
हम्म हम्म हम्म.
ऑर्डर घ्यायच्या ऑर्डर परचेस करायच्या त्यांच्याकडून अ अ ते घ्यायचं आणि त्यांना सप्लाय करायचं असं.
म्हणजे तुम्हाला तसं मग ते बाहेर फिरावं लागतंय जास्त तसं आम्हाला नाही. आम्हाला कसं आम्हाला एका जागे बसून हे करावं लागतं. म्हणजे ग्राहक तुम्हाला ते त्या हा तुम्हाला त्या ग्राहकापर्यंत जावं लागतं तसं आम्हाला नाही आम्हाला ग्राहक आमच्याकडे येतय.
बरोबर बरोबर आम्हाला कसं आधी ते ऑर्डर्स काढायला लागतात ना सगळ्यांच्या.
हा बस की. हॅलो.
तुमच्याडे येतात हा फरक
हल हा मग तेच की त्यासं आहे ते फक्ती पण आमच्याकडे व्हरायटी जास्त ठेवायला लागते कारण व्हरायटी जास्त असेल तरी गिरायक ते एक दोन व्हरायटी ठेवून वगैरे असं गिरायक नसतं. हा.
व्हरायटी तुमच्याकडं व व म्हणजे वेगवेगळा हे नाही ते ते नाही नाही फक्त
ते नाही ते हा जात नाही एवढं वैशिष्ट्य व्हायच एकद गेल हा हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो! आवाज येत आहे? का हां.
येत येतो बोला की.
मध्येच कट आवाज होतोय तुमचा?
ते होतय, बरोबर येतोय तुमचा आवाज मला.
ह ह ह. तेच की, त्यामुळे ते आम्हाला काही फिरावं लागत नाही पण व्हरायटी जास्त आणि इनाऊन्समेंट जास्त करावे लागत्याचं.
हो इन्व्हेस्टमेंट वाव तेवढ्या सगळ्या प्रोडक्टला एवढे पैसे अ म्हणजे खूपच पैसे घालावे लागते त्याला मग आता हे तुम्ही कुठून म्हणजे अ डायरेक्ट कंपनीकडून असते तुम्हाला.
कंपनीकडून होय डायरेक्ट म्हणजे कसं फ्रँचायजी सारखं जामचं आहे.
फ्रेचाईजी सारखं म्हणजे तुमच्या आसपास कुठं एकदा तुम आमच्याकडं जो माल आहे तो, दुसरीकडे कुठे मिळणार नाही.
दुसरीकडे कुठं मिळणार नाही, कंपनीने ते हेच करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्याचा फायदा होतोय ओ.
बरोबर बर
बाकीच आपल्या वस्तू ती दुसरीकडे भेटत नाही, त्या दुसरीकडे वस्तू त भेटत असले तर, त्याचे रेट ज्यादा असतात आपले रेटचं जरा कमी असत्यात. आणि कमी रेट मुळ, आपण दिल्यामुळे ग्राहक आपल्याकडे येतय ग्राहक कुठं जात नाहीत, मग असं होतय.
बरोबर आता त्याच्या मध्ये तुमच्या कड जे येतात हे जे येतात ते लहान मुलांच्या पासून मोठ्या अगदी मोठी हेवी गिफ्ट असतील ना तुमच्याकडे?
हो हो हो, हेवी गिफ्ट म्हणजे कसं घरगुती वापरायला घरातले वस्तू सुध्दा आहेत. आमच्याकडं.
कुठ्या- कुठल्या कुठल्या आहेत?
त्यामध्ये तुमचे कप सेट येतायेत. कॉक्रेज येत आहेत, म्हणजे कपसेट येत आहेत लेमन सेट येत आहेत. तुमचं अ म्हणजे बरेच प्रोडक्ट असे, इतके ते घरगुती घरात जे वापरण्यासारखे सगळे. प्रोडक्ट आपल्याकडे असतयं. आणि विथ ते गिफ्ट म्हणून तुम्ही सुद्धा देऊ शकताय, कोणालाही
बाहेर
हा बाहेर.
बरं.
ते पण चालतय, म्हणजे असं दोन्ही पर्पज म्हणजे घरगुती वापरायला आणि तिथ हे असं असं दोन्ही ही पूर्णमती चालू केलेलं आहे.
अच्छा!
म तुमच्या दुकानाची वेळ वगैरे कशी असते? दुकानाची वेळ कशी असते तुमची?
आमची वेळ सकाळी नऊ ते सकाळी दहा ते पाच असते, दुपारनंतर ट्रेडिंगला जातो आम्ही स-दहा ते- अ दोन पर्यंतच आमचं ते तिथं इथं सगळं हे होतं त्यानंतर तो मग फिल्ड वर्कला जायला लागतयं ना, बाहेर ऑर्डर्स काढायच्या वगैरे विचारायच काय माल आहे का नाही, म समजा मालाची ऑर्डर मिळाली. कि मग, दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला ते सगळ्या ऑर्डर्स घ्यायच्या, पेमेंट पे करायचे आणि मग ऑर्डर दिल्यानंतर मग, ट्रान्सपोर्ट न माल येतो.
मग तुम्ही असं ऑर्डर आता नुसतं अ पेमेंटला परत फ -फिरता काय पेमेंट साठी?
पेमेंट साठी नाही पेमेंट साठी ऑनलाईन म्हणणं ते तुमचं अ ज्या बँक थ्रू सगळं यु पी आय थ्रू सगळं पेमेंट आपल्याला मिळत ते.
मिळते काय काय काही वेळ जाऊ लागत असेल की, पेमेंट साठी सुद्धा? ते आहे ज पार्टीपर्यंत.
कॉल केला की, डायरेक्ट अकाउंटला पेमेंट गोळा होत ते.
ह ह.
आवा फिफ्टी पर्सेंट अगोदर पाठवले जाते ना,
आमच तसं नाही आमचं उदारे, विदारे, काही नसते डायरेक्ट पेमेंट देऊन काय असेल ते घ्या.
होय होय तुम्हाला तीथ सप ब त्या शिवाय पुढं चालतच नाही ना, ते सगळ व्यवसाय रोखीचा आहे ना, तुमच